हा बोला आता हो येतोय
हवा सुटली पण हवेमध्ये असं थंड थंडावा आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
हो वाटातय आणि वास येतोय ताई मातीचा
हो कुठ तरी पाऊस झालाय म्हणजे असं
हा जास्त प्रमाणात झालाय असं वाटल वाटतय
हो का
हो आणि आमच्याकडे ना ताई सकाळी ना म्हणजे सात साडेसात वाजता
हां
बर का आणि इतका पाऊस इतका पाऊस बद-बद
कधी पाऊस झाला तुमच्या तिकडे
फक्त पाच दहा मिनिटं झाला
अरे वा काही का असे ना झाला ना थोडसं व्वा! बापरे नाही बाई पाऊसचं पाहिजे यायला आता तो कुठून काय येइ ना पण व्हायला पाहिजे आता हवा सुटली पण अशी थंड हवा येतेय असं वाटतंय कुठं जवळपास पाऊस झालाय असं
नाही आम्हाला पण हेना वास येतोय पाण्याचा मातीचा कसा वास येतो पाणी पडला का ह तसा वास येतोय
ह मग आजूबाजूला झाला असल यायला पाहिजे बाबा पाऊस
हवा बंद होईल ना ताई तेव्हाच पाऊस येईल चांगला
हो ना तेच ना खूप हवा चालू
हो आणि त्या हवेमुळे कसं इकडं तिकडं फाकलं जातं ना ते पाऊस असं
फाकून जातो आणि हा अधिक महिना होता ना
हा हा
हा मग ते इकडे म्हन आहे. आमच्याकडे धोंड्याचे गोंडे उडवणे. धोंड्याचे गोंडे उडवेल बुवा आता असं म्हणजे पाऊस उशीरा आहे. असं सांगायच्या हा म्हणजे त्या ती जी म्हण आहे ना तिचा अर्थच तो आहे.
ओके ते काही माहिती नाही बाबा मला एवढं
धोंडा महिना धोंड्याचा महिना होता ना.
हा हा हा
हा जुन्या लोकांची म्हण हाय ती पावसाळ्यात जर धोंड्याचा महिना आला.
धोंडे करायचे नाही का हो लिंबाच पाला बिला बांधून लान प आता मी त्याची एक रील बघितली छोटे छोटे ते मुलं त्यांच्या कंबरेला असं लिंबाचा पाला बांधलेला आहे. आणि ते गाणं म्हणताहेत ते धोंड्या धोंड्या पा पाणी दे असं काहीतरी चाल ना ते च्या डोक्यावर पाणी ओतता येते डोकं प्रत्येका घरामध्ये
अ पाणी मागायचं म्हणताव त्यांना पाणी मागता व आमच्या कडे पण मागता.
हो का म्हणजे पाऊस येत नाही ना लवकर त्या
म्हनून बघत आमच्याकडे ना ताई समजा आता पाऊस आला नाही. जून महिना पण पूर्ण चालला गेला आणि जुलै लागला, तर मग अ इकडचे लोकं काय करतात? रामधुन लावता. म्हणजे? हो, हरे राम हरे कृष्णाचं संकीर्तन नाम संकीर्तन. हा म्हणजे मग ते संगीतमय होतं, मग ते जोपर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत मग ते चालतच. आणि हाय बरं का ताई, खूप म्हणजे म तत्व आहे बरं का. आणि अनुभव पण घेतलेले आहे मी, जर पाऊस
पाऊस येत नाही.
ला एव नाही मग ते कसं असतं बघा
हा
जर आता आजपासून जर मी सुरुवात केली
हा हा.
हा म्हणजे ती मंडळी असते ना रामधुन म्हणणारी. त्यांना बोलावून घ्यायचं, त्यांचं काय असतं
भजनी मंडळ सारखे असतात का ते? अच्छा.
हो, मग ते त्यांना बोलवुन घ्यायचं, सगळं वाद्य वगैरे त्यांचंच असतं.
ह हा हा.
हो मग त्यांनी जर सुरुवात केली आजपासून, कळस वगैरे मांडून सुरुवात करता ते.
हा हा हा.
तर मग, आज चोवीस तासात पाऊस आल्याशिवाय राहत नाही.
अरे वा!
हो, म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे.
हो का?
हो.
चांगलं आहे ना व, ते पहिले पूर्वी कशे ते अ कोणता तो? अ पावसासाठी कुठला तो राग असायचा बघा, तो राग ग गायला का लगेच पाऊस यायचं. मेघमल्हार मेघमल्हार.
राग आणि मला एक तो पण माहिती दीपक राग.
अ कुठलं?
दीपक राग म्हणजे हा दीपक राग मंडाळा हा हा राग कोणी म्हंटला होता सांगु का विक्रम राजाने म्हटला होता
आणि कशासाठी
म्हणजे उज्जैनचे राजा होते ना हे
हो हो विक्रमआदित्य हू
यांचं आसन बत्तीस पुतलींचं होतं
हा बत्तीस पुतलीचं ते मला तेवढं मी थोडं वाचलेलं हा
हो आणि यांना ना जेव्हा शनी लागलेला
हा हा
हम्म, तर तेव्हा आहे ना पूर्ण राज्य चाललं गेलं यांच्या.
ओके, हा ते गरीब होऊन गेले ते पूर्णच.
हो, राज्य गेलं ना, तर राज्य गेल्यानंतर मग ते असे भटकंतीलाच ना मग राज्य गेलं मग. त्यांचं काय तिथं अधिकारच नाही, मग राज्य गेल्यानंतर मग. ते त्यांना साडेसात वर्षात इतका त्रास झाला होता शनी महाराजां
साडेसाती ओके
त्यांना साडेसाती लागली होती म्हणजे शनी म्हणजेच साडेसाती
हो हो
म ती लागल्यानंतरयेना ना त्यांच आमच्या इथ आपल्या महाराष्ट्रात शनी मांडळ म्हणून गावे नंदुरबार जवळये
हा हा हा
तर मुलगी उज्जैनला दिलेली होती.
अच्छा
हा म्हणजे ती चौधरीची मुलगी होती.
हा हा
हो तर हा जो राजा होता ना याच्यावर चोळी चोरीचा आळ घेतला, म्हणजे हा दुसऱ्या राज्यात चालला गेला. जे आधी कसं असायचं ताई दहा गावं जर ज्याच्या जवळ असेल तो तिथला राजा पूर्वी असं होतं. त हम् तर मग हा मग हे भटकंती करत करत हा पुढे आले--पुढे आले त म ज्या राज्यात केले नाहीये म त्या राज्यातेना अ जी राजाची मुलगी होती ना मग अ.. ती घेऊन गेली यांना के तुम्ही आमच्या घरी साफसफाई किंवा तुम्ही काम कराव कोण त तुम्हाला दोन टायमाच जेवण तरी मिळेल हो तर मग ती एवढी भयंकर त्यांना साडेसाती होती. त राजाच्या मुलीचा तो मोतीचा जो हार असतो ना
हा तो चोरीत
हंस गिळून घेतो त्याला
हा हा हा हा हा हा
चोरीचा आळ यांच्यावर येतो हा आला आणि झाला मग हो मग त्या राजा त्या राजाने काय केलं यांचे दोघं हात पण कापले आणि दोघं पाय पण कापले
अरे बापरे
हो तर आणि नदीत ह म्हणजे विहिरीच्या जवळ टाकून दिलं यांना हो हो तर मग ही जी मुलगी ये ना शनी मांडळची ही मुलगी तिच्या माहेरी येत होती, इथ शनी मांडायला.
अच्छा
हो मग तिने बघितलं, की नाही हा त आमच्या राज्याचा राजा आहे. मग याच्या परिस्थिती अशी एवढी बिकट कस काय? हो मग. तिने मग आ पूर्वी काय गाड्या घोड्या नव्हत्या.
हो पायी पायीच जायचे हा. बैलगाडी किंवा पायी हा किंवा मेंढेपाल केरायचे.
हो हो, मग अ ते बैलगाडीने येत होती, मग ती गेली जव पाणी वगैरे पाजलं, मग राजाला म्हणाली की तुम्ही चला माझ्या वडिलांकडे, मग त्यांच्या तेलचा घाणा होता तिच्या वडिलांचा. कि तुम्ही नुसतं घाण्यावर जरी बसला, तरी माझ्या वडील तुम्हाला दोन वेळचं जेवण देतील.
अच्छा.
हो तर ते त्यांनी ती तिघांना घेऊन आली इथं घेऊन आली येना तर मग हिच्या वडिलांचा तेलचा घाणा होता म त्या घाण्यावर बसून ते दिवसभर काम करायचे. पण त्यांनी अशी ओळख नाही दावली की मी विक्रम राजाय अस. हो अशी ओळख दावली नाही. मग ते असे करत करत मग त्यांचे थोडे दिवस झाले त्यांना. थोडे दिवस झाले. आणि मग ते त्यांना कळालं. आता ते राजाच होते. आणि खूप धार्मिक राजा होते. त्यांना सगळं माहिती होतं. मला कशामुळे हा त्रास होतो. मग ते शनी महाराजांचा जप करत असायचे.
हा हा.
त्यांच नामस्मरण सुरू राहायचं. मग स्वतः शनी महाराज तिथं आले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं होतं. शनि मांडरला.
शनी मांडरला?
हो. आणि दर्शन दिलं ना. तर मग विक्रम राजाला शनी महाराजांनी खांद्यावर धरलेलंय.
ह
हो एका खांद्यावर विक्रम राजाये. आणि दुस दुसऱ्या खांद्यावर जी राजाची मुलगी होती ना, तर तिचा आरोप तिच्यावर लागला होता की येने
हा हा हा हा तेच. हातपा
हो म तो राजाला कळालं की, हा विक्रम राजा होता. आणि मी त्यासोबत अन्याय केला. मग तो राजाला शोधत शोधत इथ आला. इथं आल्यानंतर मग तो राजाला म्हणायचा कि, हि माझी मुलगी ये. तिच्याशी तू लग्न कर. माझ्याने जेवढं जे आतापर्यंत जेवढ्या चुका झाल्या तु मला क्षमा कर. हो मग तेव्हा त्या शनि महाराज त्यांना दर्शन दिलेय. मग एका खांद्यावर तिला धरलेलय. मुलीला. आणि एका खा खांद्यावर राजाला धरलेलंय. आ. हो. हो आणि ह हऊंस वर बसलेलेय.
अच्छा. म्हणजे तो ह ह.
आज आज सुद्धा बरं का? ते मंदिरचं बांधकाम नाही झालंय बर का ताई. तो जो वाडा होता ना चौधरीचा.
ह ह.
ह. त्या वाड्यातच ती मूर्तीची स्थापनाय.
हो का? नंदुरबार जवळे का?
हो नंदूबार जवळ शनी मांडव.
ओके. ओके.
काही खूप म्हणजे साडेसाती मुक्त स्थान म्हणताते.
हो का? तुमच्यामुळे मला एक चांगली म्हणजे अशी ऐकायला मिळाली बर का गोड. हे एवढं माहिती नव्हत. बाकी.
पण ताई मग ते पैसे घातले. आपल्याला माहिती राहिली ना तर आपण सांगू शकतो. हे नाही. आता मला माहिती होतं. मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही दुसऱ्यांना सांगणार.
हा बर एवढं नाही. आता, पण माहिती झाली बा असं.
हम्म हम्म. हो आणि ख हो. खूप आणि बघण्यासारखय बरका ताई. हो आणि तिथं म्हणजे साडीसाती मुक्त स्थान म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात हे एकमेव स्थाने.
होका जायला पण काही तिकडे कोणी नाही ना असं म्हणजे ते नंदुरबार वगैरे ते ह कसं नातेवाईक असले जवळपास तर मग माणूस त्या निमित्ताने जातं असं काही आहे वा
येऊन जायचं ओ ताई येऊन जायच कॉल करून जायचा
हम्म बघू ना काही निघालच काही असं तर एखाद्या वेळेस लॉंग ट्रिप म्हणून नंदुरबार हाय डायरेक्ट गाडी नंदुरबार गाडी पकडायची आणि बसायचं
हा डायरेक्ट गाडी आहे इथून काही नाही बस स्टँडला जर उतरले तिथून पण शनी मांडव दहा दहा वीस वीस रुपये घेतातं
हा म्हणजे जवळ आहे तिथून
हो जवळ आहे
अरे व्वा बघावं लागेल मग थोडस उन्हाळा संपला का मग आतान नही
गारवा राहतो ना तेव्हा
हा कारण आता खूप ऊन आहे तिकडे येऊ येऊ नक्की नक्की तुमची तुम्ही सांगितलं हम्म
होम
तुम्ही सांगितलं ना तर बघू छान म्हणजे असं काहीतरी देवस्थान पण होऊन जाईल
हो ना हो ना छान आहे बघण्यासारखं आहे
हम् चालेल छान माहिती मिळ ळाली हा तुमच्यामुळे आणि आपलं टाइम पण झालाय आता
ह हो
ऑटोमॅटिक कट होऊन जातो चालेल बाय